हा बोला ताई. हा बोला, कुठे आहे तुम्ही? हा बोला ना.
अहो आम्ही सटाण्याला आलोय ओ. हम् आमची मिटिंग आहे ना, मिटिंग साठी आलो आहोत.
काय काम होत तुमच आज?
अहो इथं काय आहे? काय माहिती घटांचं. केव्हाचे दहा साडे दहा पर्यंत आलो. तरी ते अजून बाहेरच बसले आहोत आम्ही.
ह हो. हम्म. जेवण वगैरे केल होतं का तुम्ही?
नाही हो बाई मी तर नऊ साडेनऊच्या आलेली आहे ना इथं.
काहीच खाल्लं नाही.
हम्मम काहीच नाही ती-
नाश्ता वगैरे करून घ्यायला पाहिजे होता ना हो.
हा आता घरी जायच्या टाइमा जा करू. बघू आता जर गाडी भेटून गेली- तर लवकर निघून जाऊ. नाहीच भेट- ली तर मग करावंच लागणार आहे, असं आहे ना. मी पशुसखीचं काम करतेय.
मग त्याची मीटिंग होती का आज?
हो नाही हो ते काय बीएम- तर लावलेली होती मीटिंग. बीएम सर म्हणे काही गटाचे माणसं आहेत ना-
हम्म हम् हम.
तर त्या महीला भरायच्या आहेत म्हणे बाकी राहिलेल्या.
हो. हम् झालं का पण ते काम?
नाही बाई अजून बाहेरच फिरत आहोत आम्ही. हेे तस काय ते पी- जी वगैरेचे फार्म, काही पोखराचे फार्म भरून राहिले.
हम्म झालं का तुमचं ते पोखराऱ योजनेच झालंय का ते काम मग? पोखराऱच काम झालं का तुमचं?
ह हा भरून राहिले ना आता फॉर्म जमा करायचे आहे, तर- काही प्रहर्सनाला आहे, काही ग्राम संंघाला, काही अवजार वगैरे देणार आहेत. त्याच्या आहे ते भरत आहेत.
हा
अस आहे. चालेल. तुमचं काय चाललं मग?
काही नाही आम्ही कामा निमित्त बाहेर आलेलो हे. हो. काम चालू आहे आमचे पण, काय करता?
प्रतिभाताई!
ह
ऑफिसकडे तुम्ही पण ऑफिसकडेच जात आहेत क
हो, याना.
हा ना, जायचं आहे हो काय आहे तिकड काय माहिती? काय नाही जरा जरा बरं आहेचा. निघतोय आम्ही, गरागरा फिरायचं आहे काही नाही.
हा गरागराच फिरणं चालूये, आज काय आहे- हम्म हो मग पाऊस झाला होता ना काल.
अस का?
काल बाजार आणि ते होता, काल इतका पाऊस झाला काय करता नाही आलं.
हा ना.
ते महीला बाकी काय चालल.
काय नाही ब‌ई ताई कामच चालू आहे. काय करताय ही धावपळ आहे. हॉलमध्ये आलोय आता. हॉलमध्ये आता काय काम आहे काय माहिती.
किती झाली हो
हम्म तुम्हाला माहिती पाहिजे त्या
काय भुके तिशे बोलून घेता हो. काय लवकर बोलवता आणि आजू काम बी होत नाही. हा, नाही आल का ते बी बोलता.
काय होती ना आज तुम्हाला काहीतरी खाऊन घ्या ना. तेवढ करा. हो चालेल मग या इकडे या.
हम्म
हा चला मग. हो चालेल